हॅलो हा नमस्कार ताई.
नमस्कार कशा आहात?
छान आवाज.. आवाज येतोय तुम्हाला? हा तुम्ही कशा आहात?
छानच आहे पावसाचं काय पाऊस आलाय का तुमच्याकडे?
नाही ना ओ रात्री वातावरण झालतं पावसाचं.
हा..
पाऊस काही आला नाही आजूबाजूच्या गावांमध्ये पडला थोडा.. पण आमच्या गावात तर नाही झालं. तुमच्याकडं अजिबात
खूप तर नाही ना अजिबात नाहीेये पाऊस कडक उण आहे. खूप खूप खूप उष्णता आहे.
ह आमच्या इकडे पण आहे रात्री वातावरण झालतं चांगलं वारं वहात होतं ढग आले होते. रां मध्ये भरपूर पाऊस झाला. हा हम्. आम्ही एक मागच्या महिन्यामध्ये पुण्यात एक.. हम्म कात्रजला एक प्राणी संग्रहलय आम्ही तिकडे गेलतो आता. हॅलो.
अच्छा उन्हाळ्याच्या सुट्टीला फिरायला का.
होत उन्हाळ्याच्या सुट्टीला फिरायला. हा फिरायला गेलतो पुण्यात कात्रच प्राणी सं्रहालय असेल तुम्हाला माहिती. पुण्यात आहे कात्रजला. राजीव गांधी हा कात्रज मध्ये. प्राणी संग्रहालय मुलांना कस प्रा पायाची हवस अस गाव आहे पण गावात काय त प्राणी थोडीच पाहता येतं तेव्हा. हा मग आम्ही गेलो होतो तिथं पाहिला मुलांना... घेऊन मुलं छोटी होती ना! हम्म तर तिथं तिकीटे ए एका व्यक्तीच अ पन्नास रुपये मोठ्या मुलांचं. अ हा आणि छोट्या मुलांच वीस रुपये तिकीट आहे.
हा हा.
करा करत येतो तेवढ्या तिकिटाचा मोठ्यांच पन्नास रुपये आणि छोट्यांचं वीस रुपये.
हा पण छान आहे, की परवडत ना असं काय उलट इतकं चांगलं बघण्यासाठी म्हणजे इतकं काही चार्जेस नाहीय जास्त.
हा नाही एवढे चार्जेस नाहीय हेत. आणि मग खूप मोठं उद्यान येते पण,
हा हा हा
अ सुरुवातीला आतमध्ये गेलं ना आपल्याला हे नाही करत काय आपण जरी काही खाऊ नल छोट्या मुला खायला तर तिथ आतमध्ये टाकू नाहीेत कारण ते प्लास्टिकचे कागद असते ना!
हा हा हा, बरोबर! बरोबर! बरोबर! म्हणजे आपलं कचऱ्याची आपणच काळजी घ्यायची.
हा आपल्या कचऱ्याचे आपण तसे ते कचरा पेटी असते तिथं. पण असं खाली पडून नाही त्या्याच आपण काळजी घ्यायची कारण ते प्राण्यांच्या गेलं तोंडात तर प्रब्लेम येतो. त्या सुरुवातीला गेल्यावरती ना! अ सापेत भरपूर जातीचे सापेत,
बापरे!
इतके मोठे- मोठे हा आजगरून ते इतके मोठे - मोठे म्हणजे असं चांगलं मनगटाच्या आपण आपल हात कसा असतो एवढे मोठे- मोठे ते आजगर आणि ते असं गोल खड्डा केलेला असतो त्या खड्ड्यात असं एक झाड असतं वाळलेलं. आणि त्या झाडावर, का पडले अस खाली काही असे गोल गोल दगड नसत का गोल
हा हा हा ह ह म्हणजे त्यांना जस वातावरण पाहिजेल तस ते त्यांनी तयार करून ठेवलं.
हो तस त्यांनी ते वातावरण तयार करून ठेवलेलं असतं आणि ते काय वर नाहीय खाली, खोलखड्डा असतो थोडासा इ प्रकारचे साप पाहून कधी- कधी अस कस तरी, बापरे! असे एवढे मोठे सापा असत म्हणून आणि काही मुलांना पाहि ला आवडते काय न भीती वाटते असं होत सापाचं.
हा हा ह ह
शेजारी असे मोठे- मोठे कासव आहेत पाण्यात मध्ये अस पाण्याच असं छोट तळ केल्यासारखं
हा.
आणि त्याच्यामध्ये का असल. ते काासो पण खूप मोठे मोठे मोठे काही छोटे काही. अ हा तशी कास केलेले आणि प्रत्येक ठिकाणी आता जस सापांच ते असेल त्या ठिकाणी अं ते सापाची पाठी लावलेली कोणत्या जातीचे साप येतेथ. हा किती प्रकारचे येत हा त्यांची सगळी सापांची.
जात कशी की विषारी कुठले बिनविषारी कोणते असं.
हा म्हणजे ते प्राणी संग्रहालयात आणलेले शक्यतो बिनविषारीचा असते. अ पण ते सापण असे ना. अ एकदम आपण कसं बाहेर जस सापात होतो चंचल असतो असा फास्ट पळतो.
हा हा हा हा.
म अस स्लो अस म्हणजे कस का काय माहिती त्यां वातावरण तसत. काही काही औषधं दिलेली असत पण एकदम स्लो साप असते. अशी फास्ट काही पळत नसते आपण बाहेर पायल कसं साप जोरत असा
पटकन हा, हा ती निसर्गाची हे हा. ह निसर्गाच आहे ना ते नि निसर्गात राहिलं तर निसर्गासारखं आता तिथे बांधून. किंवा त्यांच्या संग्रहा राहिले तर ते त्यांच्या पद्धतीने तसे वाढवतात.
हा तसं काही त्यांना काही खायला पाणी वगैरे त्या असं काहीतरी वेगळं असेल ना त्यांचं
हा बरोबर
हा आणि त्याच्यानंतर मग अ पेटीमध्ये जे काचचे पेटे असत बघा त्याच्यामध्ये पण सापा असतात पण ते सापाचे चंचल असते मग आता प्रत्यक सापाचे वेगवेगळ असल्या मु काय काय नाही हा असे पेट्या असतात. हा काचाच्या आणि त्याच्यामध्ये ते सापांच्या असे कप्पे कप्पे करून ठेवलेले असत. आणि त्याच्या प्रत्येक सापाचं नाव त्याची जात ती कुठे आढळती. किंवा ती कशी दिसते असं सगळं एक पार्टी त्याच्या खाली माहिती दिलेली सगळी मराठीतून हिंदीतून कारण. कुणाला म्हणजे दुसऱ्या याच्यातून आलेल्यांना मराठी वाचता येत नसेल तर हिंदीतून असती. किंवा काहीना इंग्लिश हा काही तिन्ही भाषेतून ते दिलेली असते हा त्याच्यानंतर मग बरेच प्रकारचे हारण असते ते. काळवीट आणि परत ते आपले रानात असते का डोंगरामध्ये त्या प्रकारची पण हारल ते पण आणि काहीती नाही एक पांढरा हत्ती म्हणजे त्याचा क सॉरी हत्ती नाही वाघ पांढरा ह वाघ अ त्याचा कलर असा पांढरा आहे.
पांढरा्या चट्ट्या चट्ट्याचा म्हणजे आपल्याकडे पिवळे असतात तर तो पांढरा आहे.
आणि त्याला अशी गुहा केलेली तर तो त्या गुहेेत असतो बसलेला आणि कधी बाहेर पण येतो आम्ही पाहिला हो हो आम्ही पाहिला. म्हणजे कधी काही काही न दिसतो कारण तो काही काही सात म बस अस कधी कधी बाहेर येतो हा आम्ही पाहिला असा पांढरा. हा पाहिला मिळाला आणि बिबट्या ते बिबट्या अस एक झाडे आहे. भाबळीचं झाड असल्यासारखं झाड खूप मोठं आहे तो बिबट्या त्या झाडावर चढलेला. असा उतरलेला हा मग ते असं मुलांना बघून छान वाटत. वरडत पण पाहेत पण असं आपण बिबट्या त समोरासमोर पाहू शकत नाही ना गावात.
नाही नाही आम्ही गावाला आमच्याकडे भरपूर पाहायला मिळतात आम्हाला रात्रीचे असं आम्ही कधी रात्रीचे गावी वगैरे गेलो ना. तर म्हणजे कोणी पाहिला असेल तर शूटिंग पण करत ना.
हा हा पण आपण स्वतः समक्ष असं पाहिलेलं वेगळं
हा हा हा नाही नाही मी पाहिलेत ना तेच बोलत ते आम्ही पाहिचेत स्वतःहून म्हणजे असे गवे आमच्याकडे म्हणजे, गव्या गवे माहिती आहेत का तुम्हांला?
हो आहेत ना तिथं प्राणी संग्रालयया मध्ये पण आहेत गवे,
हाय ना असे म्हशी सारखे असतात ते तर आम्ही प्रत्यक्षात पाहतोय. पाहिलेत किती तरी वेळा हा म्हशीसारखेच प्रकार असतो तो पण शरीराने खूप मोठे असतो.
हा हा ते प्राणी संग्रहालयामध्ये आम्ही पाहिलेले, तसे आहेत अ त्यानला ते वन गाय का काय पण म्हणत्यात ना वो?
नाही वनगाई वेगळ्या आणि गवे वेगळे हा वनगाई वेगळ्या गवे कशे मुली ना म्हैशी कश्या असतात आपल्या म्हैशी सारखेच असतात सेम फक्त त्यांच्या शिंगांच्या मध्ये एक सफेद कलरच अस हे असत सफेद कलरची केस असतात त्यांना हा आणि ते शरीरा आणि अजून मोठे असतात म्हणजे म्हैशीपेक्षा पण खूप मोठे हा मोठे असतात हा सेम म्हणजे आकार म्हणजे दिसायला म्हशी सारखेच असतात शिंग वगैरे पण आकाराने खूप मोठे असतात.
हा का आणि त्यांचा कलर म्हशी सारखाच असतो.
हो मशी सारखा काळा फक्त एकच ओळख त्यांची की मध्ये शिंगांच्या मध्ये असं कपाळावर त्यांना सफेद कलरच हे असतय आणि आकाराने मोठ पांढरा हा पांढरी हा कलर असतो कपाळावर ती आणि आकाराने मोठे ही ओळख त्यांची आणि कळपानी हा आमच्याकडे जंगलात हा खूप कळपाणी राहतात अशे म्हणजे असं एक तुम्हाला दिसणार नाही दिसले तर पाच सात -पाच सातच दिसणार अशे अशे असतात ते पण ते हानिकारक पण खूप असतात म्हणजे सांभाळूनच आपल्या गाडीमध्ये असोत म्हणून आम्हाला ते दिसले असं त्यांच्या समोर आपण चालू शकत नाही किंवा काय म्हणजे असं
हॅलो हॅलो हा नाही आत ता येतोय हा हा
आपल्याला म्हणलं ते इजा पण पोहोचवतेत का जवळ गेलं तर
हा विजा पोहोचवतात तर म्हणूनच बोलते ना आम्ही गाडीत होतो म्हणून ते आम्हांला जे आपलं नीट पाहण शक्य झालं नाहीतर असं नाही पाहू शकत. कत आपण त्यांना विजा पोहोचवतात आपल्याला हा
हुं हू हुं मग आम्ही ते मला वाटतंय मग वनगाय पाहिलेल्या
हा वनगाई वेगळया असतात. हा ते वेगळं वनगाई आम मी बोलतेच आहे ना वनगाई वेगळ्या आहेत, आणि गवे वेगळे आहेत.
हा हा हा
हू
तसं त्या प्राणी संग्रहालयमध्ये भरपूर प्राणी येतं ना
हा अजून काय पाहिलंत तुम्ही?
अजून माकड माकड तर खूप झाडावर कोणी खायला घेतलेलं वडून घ्यायचं अ नाकडं खूप आहेतेत हम्म चालतयेतय ठेवऊ मग
झा हो चालेल चालेल ठीक आहे चाले होके